येते का आवाज?
हा येताय येताय. तो खाली गेला बिचार मग पहिलाही कॉल खाली गेला मला आनाताही गेला खोल खाली.
नाय मय बी लय खाली गेल्या.
म काय त्याच काय हाय माय आता?
कशाचं?
हे खाली गेले त मग आता ते तिच्या धर म्हणजे तर होते पूर्ण समजा ते हे.
हा होते ना मग त्याचं काय नाय तस.
तसं काय नाही नाय आहे ना?
हम्म.
जे आपला गातलीच ताई सांगत जाय म्हने पूर्ण रेकॉर्डिंग चेक करतात म्हणे ते न तरच मग ते हे टा करतात म्हणे.
नाय तसं काही नाह माये लय खाली गेलेलं बाहेरचे गेले खाली.
हाव काय?
काय करू राहिली तुजी पूरगी?
झोपेलाय ती.
झोपेलाय का पीठ्ठलच मस्त चुरती बिचारी. तिच्या जवळच पिटण्याचुरेले.
पोळ्या करते पीठ चुरते.
लयच धंद्याचीय पण ती पोरगी.
हम्म तुमचा झाला की मी लावते मगं तुम्हाला लगेच.
आं
हा तुमचा कॉल झाला की, मी लावते म्हटलं मग तुम्हाला लगेच.
हो हो, लाव ना लाव. टाईम नाही मं लाव.
माझी कामं बी चालू आहेत, मी कामही करतिये.
हा. कामही हा, काय? आता काय करून राहिली सध्या?
आता भाजी टकली आहे, आता पोळ्या करतो.
हा, हो का? आज लवकर सुरू आहे स्वयंपाक?
हो
काल लय उशीर झाला होता ना? म्हणून म्हटलं.
हम्म, म्हणून, पण म्हणून काल उशीर झाला होता, आज करतीये लवकर.
हा. दूध पिती की ती अजून?
हा. दुधे पिते ना. चिराय कां पाहिजेच तिला दूध म्हणून झोपलीये, अंग टाकलं म्हणजे तिला दूध पाहिजेच.
हा, लेकराचं तसंच असतंय हो दोन वर्षाचं होई
हा. तिला कधी काही सांगलं तर ते दूध सोडतच नाही पितेच ती.
नाही. पण पाहिजेतच ना, दोन वर्षापर्यंत-दोन वर्ष तरी दूध पाहिजे.
हा.
मग नंतर नसलं तरी चालेल.
ते दिवसा नसलं तर चालेल, पण ते रात्री पाहिजेच तिले.
हा, लेकराचं तसंच हाय. डाळ-भात खात अशील ना?
आ
काही नाही, मी चहाचे भांडे ह्यात फक्त राहीले आता, बाकी स्वयपाक तर राहिलाच अजून करायचा.
हा.
हम्, भाजीला काय करावं, काय करावं, विचार चालू आहे बाई.
हम, तेच, ते मोठं टेन्शन
आहे की नाही रोजचं टेन्शन आहे ते भाजी काय करावं?
मंग काय तर?
पोळ्या लवकर होतात, भाजीचाच विचार चालते.
हम्म, मं पोळ्या रोजच करणं पडतं ना?
पोळ्या रोज करणं पडतात पण ते आपल्या मताच्या हा-
ह् हम ह्ं.
इथल्या करून जाइन तिकडे.
मं?
भाजी सगळ्याच्या मताची आहे.
हा.
कोणाला काय पाहिजे तर?
ते हाय म्हणा.
हा. बाई का खेळु राहिली की झोपेलेच हाय झोपेला आहे ना.
हा झोपलीय ती.
हम्म.. झोपेल असली की शांत शांत वाटत अशीन.
मग शांत शांत वाटते. उठली कि मग जास्त रडते मग,
हा.
घे-घे करते मग, घे.
हा
अशी करते ती.
दु हा ना, दुकान मस्त चालत असीन.
हा.
म आता ते तेवढच. हम्म
हम्म.
नाही हो, ते हे टाकल होत ना, समजा चहागी अस काही होत ना.
हा -हा ना मग अजून ते दवाखाना चालू नाही झाला अजून सध्या बंद आहे.
हा काय तिथ दवाखाना आहे का?
हा, सरकारी
हम्म हम्.
नवीन बांधत हे ना.
हा -हा ते दुकान आहे. ते रसवंतीची आता सध्या बंदच अशीन.
हा.
पावसा
बंद आहे पावसाळ्याच. कोणी पीत नाही ना, आता उसाचा रस.
नाही आता कोण पितो.
मग काय तर, तुमचा फोन नाही लागला तर मी इकडून लावत होती म्हटल लावून पाहती म्हटल मग माये तरी- कॉल होऊ जाईन एखांदी. मी तर काहीच नाही एक बी नाही लावला आज.
नाही का काय देत आता आम्ही सीमाताई लावलतो तेव्हा सतरा झालते. कप हा कप कायले? कायले कप? मी कप नाही घेत. मग आता तुले लावला आता काही अठरा कॉल होतील नी. -
हा
तरी तर, अजून दहा हे पाहिजे बारा कॉल. मलेच मल ती दहा-दहा मिनिट बोलणार. मला तस वाटते की लवकर टास्क पूर्ण हो हा. अ. ते अस आपल्या मागत नाही आता कोणाच व्हॉटसअप वर पाहिल, ग्रुप वर पाहिल कि तेले समजा. भेटल काही, तर आपल्याला मन दुखते की नाही की, आपण असून पूर्ण नाही केला.
हम्.. नाही केला. हा ना!
अस वाटते ना, आपल्या मनाले. आज ते व्हॉट्सअप वर पाहिल्या न दोन-तीन बायांच कंप्लीट झाल ते ते हे आलं हम्मं हमं पैसेच जाऊंदेत येईन येेतं नाहीं येेती.
मंग कायं तं आंता
हम्मं तो पुढचां विषय पणं आपणं आंता बायां जे करूं राहीले ते आपणंही करूं. पां
हांव
असं आहे ते पणं आपणं दुसऱ्यांनी केलं तरं आपल्यांला गंमत नाहीं नां ते हां जे तेल्यां भेटेन ते आपल्यांला भेटेन. आंता तेही प्रयत्न करूं राहायलां तरं आपणंही करुंण पहां.
करूंन पहां मंग.... कामं सर्व बायाला साखरेचं आंता.
स-सारखेचं सर्व बायांनले कामं. कोणी किती बी कां समजा तूं आंता ते अकोटांत राहियला असं पणं कामं तरं सारखे घेतांत की नाहीं
मंग कायं तं
एनी टाईम कामं राहतांतच बायाले.
हो.. आंता. आंता हे तोंडारी कामं लागूंन गेलं नं.
हां
आलों हातापायाचं कामं होतं आंता तोंडाला लागूंन गेलाय.
हां.. हां
बोलां हां.. हां!
बयां... आंतापर्यंत हातापायाचं कामं होतं
मंग पणं तसं नाहीं ते कांयतं
बरोबर आहे विचारूं. तिच्यांत बाहेरले लंय टेन्शन आहे हो..
मंग अं कांहीं कांहीं बायाले कधीं फोन लावलां तरं बायाचं बोलणंची पणं जिवारं येते
हो.... अशा हातलं हांत मायं. मी आपल्यां गांवातलेच आंत
हांव
लंय जणीला फोन करूंन पाहालाय मी.
मी नां त्यां बायाला फोन बि लावलां तरं बांया तरं डायरेक्ट उचलतंच नाहीं. कांहीं कांहीं बांया उचलंत नाहीं फोन.
हं.. उचलत-उचलल्यांवर म्हणतांत ताई आमचां कम्प्लीट झांला तो टास्क.
हां... आणि तेले कॉल लागल्यांवर कायं म्हंनतांत लागतं नाहीं आमच्यां हिच्यावर.
हां.. हां.. हां, बरोबर आहे.
आंता इले सर्टिफिकेट जडं लोकं भेटतं नाहीं तरं लोकं तो तेले फोन लागणांरच आहे नां
हो. आंता दोन-तीनं बाईल भेटली बाई ओ.
मंग
दोन-तीन बाईला भेटले. पाहिले नां तुम्हीं ग्रुप वरं पाहिले कां
तेले नाहीं लागणारं.
तेले नाहीं लागणारं, बाकीचेले तरं लागतेचं नं हो शिम त्यांनले आंता कॉल लागूंनच राहिला कि नाहीं. पंचवीस झांले ते यांचे
हांव कां
हां शीतल ताई ले लागूंन नाहीं राहिला नां मलां कूंन त्यांयचं आहे ते मलां पणं मलां कूंन नाहीं लागूं राहिला नाहीं तरं त्यांला मं पांच कॉल केले असते तर मला समजा आतापर्यंत वीस लोक तरी आलं असत.
हा.
पण आपल्या ईथे कीनी बाया कोणाचेच फोन म्हणजे असं- कोणाची तर रिचार्ज नव्हत आतापर्यंत. तर कोण कामात बिझी. अशीच कारणं होते ना? अशा कारणामुळे कि नाही ते- सध्या हेच राहत गेला तो मांग. ते अर्चनाला मी फोन केला तर ते म्हण- ति तर कामातच आहे म्हणते. मला एक टाइमच नाही म्हणते.
ह
मग राहील मग. आता टईम नाही तर मग लय वेळा केला मी दोन तीन दिवस केला एकसारखा.
हा.
ता टाईम अशीन मग अशीन. म्हटलं जाऊ दे शेवटी झाला तर झाला आपला कॉल पूर्ण नाही झाला तर नाही.
नाही झाला. मी तर खाली बोलल्यापेक्षा जास्त म कॉल खाली गेलेया.
ह
हा. उचलला तर उचलला नाही तर मग खाली. झाले तर झाले मग कितीही कॉल होवोत.
भेटलं तर भेटलं. बर बर.
मग काय तर खाली तर खाली. तर नाही ना पूर्ण ठीक आहे. मग करतो पूर्ण नाही लागला तर काय करा? नाही उचलला तर काय करा?
हा.
आपण तर लावतोय ना कॉल? आपण कॉल करतोय. समोरचा नाही उचलत तर त्याच्यात आपली काय गलती आहे?
हा. म्हणजे आपण त्याला सांगेल नसते की का कार्या ऍप खोल म्हणून.
नाही सांगल्यावर बी बाया उचलता नाही ना. ते अगोदर आपण फोन लावा की नाही मी तुम्ही कार्या - वर ऑनलाइन या. म कॉल करते. तरी बी नाही ईथ बाया उचलता नाही.
ते खोलतच नाही. ते खुल्लं नाही कि नाही कॉल लागतच नाही तो इकून. म्हणजे उचललाच नाही जात तो. असं आहे ते. आता मगा अश्विनी आता तुला सांगितल की समजा कार्या ऍप खोल अश्विनी तू. तर तू न खोललं अशिल ते पण तूझ्या ह्याच्याावर आलाच नाही मा कॉल म्हणते तू.
हम्म.
तो त गेला खाली. आणि ते मम्मी संग बोलू राहिली होती की नाही?
हा.
तर मग मी शीमाबाई- बोलली. नंतर मग तुला लावून पाहिला. पण मला लक्षात नाही आला की हिला साधा कॉल लावू दे न सांगू दे- की मी बोलाउ राहिली म्हणून कॉल तुले.
हा हा.
तो ही गेला खाली.
ह् ह ह
दोन खाली बाई खालीच गेले. शीमाताई संग बोलली- दीड मिनिट, दीड म्हणजे दीडच मिनिट झाले. अन बस कॉल खाली.
खाली गेले का मग? दोनच गेले का खाली?
ती सीमाबाई संघ बोलली तिकून त्याच्या तिकून फोन कटला.
हा.
मग नंतर मी एकूण डबल लावला मग गेले खाली.
हा.
मग काय करू? झाले असतील ना दहा मिनिट?
झाले.
झालं, बरं ठीक आहे ठेवतो, तू लावशील तर लाव ना मग मला येत आता लागत अशील तर.
मी लावत ना आता.
इला.
हा.
अश्विन आताच लाव.
हा हा.